मी कॉल केला नाही मी तुला रिंग केलो ते पण काउंट होते काय मी तुला कॉल केला आता ते पण काउंट होते काय हॅलो तर माझं पाच पैकी चार कस काय दाखवालं ते
मग तुला क चालते माझ फोन कट केल्यावर
काय
माझा फोन कट केल्यावर तुला पैसे आले होते काय
चालतंय मला नेटवर्क नाही आहे
हॅलो
हा
हा माझा कॉल कट खरं आहे काय तुझा फोन कट केल्यानंतर पैसे आले होते
मला नवीन टास्क आलाय त्यात क्वेश्चन म्हणजे काय आहे मी टास्क पूर्ण करायला लागले म्हणजे ते व्हिडिओ बघायचं तुम्ही काय करणार गुगल सर्च म्हणजे ते धोक्याधरीपासून वाचायला लागेल क्वेश्चन करायचे आहे ऑप्शन सिलेक्ट करीत आहे
रिफ्रेश केलं काय
हो हो एक आलत ऑलरेडी मला मगाशी नाही ट्रान्स्क्रिप्शनच पण थोड थोड या लागले एकसे सव्हवीस झाले रिप्लेस केले की परत येते क्वेश्चन परत तेच तेच यायला लागले तेच म्हणजे
होय त्याच्या पुढंच ते कंटिन्यू झाले
हा त्याच्या पुढं कंटिन्यू व्हाले फ्रेंड फोनच टास्क पाच जणां मी तीनच केलंत चौथा तुला सुरू केलं आणि चारच दाखवायला लागलं कसं काय काय काय माहिती
माहित आहे का ते अपडेट आलत आज अपडेट मारलोय आता नवीन टास्क बघायला पाहिजे हा मग ते अपडेट मारल्यावर
एक आलत मग ते त्यांनी तिथच खाली त्या आतच दिली तर की हे झाल्यावर रिफ्रेश असं बटनच दाखवलेलं ते रिफ्रेश करा पुढचा टास्क येईल असं आलं होतं आता कोण स्क्रीनशॉट पाठवलं तर तास का कंप्लिट केला म्हणून त्यांना पण कळतं ना त्यांना कळत
हो आपोआप कळते खरं ते.
मग पैसे ते नी आपोआप पाठवत नाहीत.
पाठवत नाही-नाही तस काय नाही. आपण. ते मी तर ते फोनच कुठे पाठवलेलं कॉलचं.
मग आपोआप आलत ना.
होय आपोआप आलत.
हम्म. हम्म. हम्.
रीफ्रेश मारल्या नंतर का बघाय पाहिजे. आणि टास्क येतात का. म माझं बॅलन्स सपणार आहे उद्या. हम्
ही. ते काय ह्याच्यावरच आहे. ते काय कॉल वगैरे नाही आहे असं फक्त टेक्स्ट टाइप का क्वेश्चन् येतात. आणि तुम्ही काय करणार त्या सिच्युएशनला अस चार ऑप्शन्स आहेत. अगं काय झालं माहिती. भाईनीला सकाळी कॉल किलो तिज पण लिमिट संपल. तिच्या सोबत. मी आणि ती पाऊण तास. एक तास बोललोय. ते तर जर ह्यात बोललो असतो. उशीर झाला असत किती.
आम्ही पण तसच करत होतो. सृष्टीला फोन करायच ह्याच्यावरून करत होतो.
ते हाय ग पण तरी नाझियाचा. पण लिमिट सपलय. आता कोणाला एकशे ऐंशी मिनिट समथिंग.
मग एकशे ऐंशी मिनिट म्हणजे आपण अठरा कॉल करू शकतोय.
एकाला.
होय.
अगं नाही खरं बाकीचे पण तुला आत्तापर्यंत केलंत ना कॉल.
आसं आहे व्हय हे म्हणजे त्यांचं आणि आपलं मिळून एकशे ऐंशी.
बहुतेक तस असणार आहे. कारण मी ती एकशेऐशी मिनिटची जर लिमिट संपली अस मला आलं.
हम्म हम्म, मला वाटलं की प्रत्येकाला एकशे ऐंशी म्हणजे आ पण कॉल लावतोय बघ
अजून पाच होणार आहे माझं, मला तेे त्यात कोणाचा नंबर नस त ग्रुप वरणं तर घेत तो आणि मग मग त्यांना पण आपल्या क्लासच्या मुलींना फोन लावतो मग.
होय, अ हेला अ निकिताला कर.
सृष्टी पडतंय. ला, निकिता कोण? वेदिक का आहे काय?
वेदिका नाय.
हा मग त्यांना लावून बघू शकतो. हा हा त्यांना लाऊ शकतो.
ती अंजली निर्मळे पण आहे बघ. अंजली अंजली कस्तुरी पण आहे
कस्तुरीचा काय नंबर नाय सोड काय बोलू तिच्यासोबत.
हम्म, फोन केल्यावर आपोआप त्यातलीच आहे.
ते हाय सोड.
हम्म
आणि काय मग?
काय नाही, तेच काय नाही. हॅलो!
काय तर कर ग जेवण बनव काय तर क्राफ्ट बनव शीख काय तर!
तू काय करायलीयास?
मी लेकाय करतोय तुला माहत नाही! येवरा फिरवायचं काम असतंय. रिओला फिरवायला का रिओला
हा हा खर तर मज्जा येत त्या सोबत फिरायला.
हम् कोण आहे सांगल येऊ
ते तुमचं डॉगस ना?
हो येस.
माहतीय की मला एवढं
हम्म काय ना काय स्केच काही तर पेंटिंग वेंटिंग करत बसतो की तस!
हम्म.
आता अजून काय तर ते नवं सरनी ग्रुपवर लिंक पाठवलेली ते केलीस काय तू पण रजिस्ट्रेशन?
नाही केलो, काय आहे ते?
काय फ्री रजिस्ट्रेशन करून सर्टिफिकेट भेटणार त्याच ते दोन तासाचं मे बी सेशन आहे बहुतेक ते!
फक्त दोन तासच आहे?
सर्टिफिकेट भेटणार आहे त्याचा, मी केलो ए आय वर समथिंग कायतर आहे. मी केलं रजिस्ट्रेशन. खरं ते मला तर सरनी टाकलंत ते उद्याचा डेट आहे, मला पुढच्या मंडेचं आलंय काय तर अस आहे भवते, व्हॉटप वर येईल मेसेज अस म्हणून आलाय आलाय सोड!
हा रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आजच आहे का?
कर कर आजच्या आज लिमिटेड सीट्स आहेत त्याला. आता हे कॉल झालं की कर मी पण केलय रजिस्ट्रेशन त्याच.
मी केलंच नाही ते बघितलंच नाही अजून का!
मगाशी संध्याकाळी च आलयत तवाच गेलो मी पण बघून मग.
आणि काय?
का नाही बसलोय, किती मिनिट झालं अगं? हा आता फक्त साडे सहा मिनिट झाले एवढं बोलून!
होय. दहा दहा मिनट बोलायच आहे.
आणि त्या साध्या कॉल वर किती फास्ट टाइम जाते आणि हे टाइमर स्लो आहे बहुतेक. बग की अग किती एवढा उशीर बोलून पण स्लो साडे सहा मिनिट नाजिया ते प्रीती तेच म्हणतीये. म्हणजे आता हा कॉल झाला का कट करून परत त्यांनाच लावायचं त्यांनाच लावायच. असं करून करून ते त्यांनी तीस कंप्लीट केलं मी तीस कोणासोबत करू कमप्लीट? तीस केल्यावर किती येतय?
तस नाही ते आपल्या बोलण्यावर असतय.
आता तुम्ही काय बोलला होता मॅडम?
आता हेच की असलसच की! आणि थोडे कॉल रिजेक्ट पण होतात.
हो हो ते माहिती शब्द व्यवस्थित वापरायला लागतात इथे. पण रेसिपी चे वगैरे सगळे आले होते मला पण ऑडिओ कन्वर्ट करायला.
व्हय.
सगळं मोदक कसं करायचं, मोमोज कसं करायचं? च मुलांना पौष्टिक बिस्कीट कसं करायचं? हेच ऑडिओ ऐकले आहे.
अ मला कसं आलतं म्हणजे त त्या लग्न झालेल्या बायका बोलत्यात की ग मैत्रिणी मैत्रिणी.
होय. तसचं आलं होतं मला पण बायका बोलत होत्या
बनवली जेवायला.
आणि निम्म तर हा, हम्म, हम्म. हे चालं आहे ट्रान्सक्रिप्शन ला.
थोड ऑडिओ ब्लँक पण होते.
ब्लँक पण आहेत, तर एस एस ब्लँक म्हणून केले आहे आम्ही पण. त्याचं का काय ब्लँक आता किती एक दोन एक दोन सेकंडचं कसं कन्सिडर करणार काय माहिती?
काय माहिती? मला तर अजून काय पेमेंट आलंच नाही.
नाही येणार, दोन ते चेकिंग ला पडले ना ते सगळं ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शनचं, भक्तीचं तर फेल्डच झालंय रिज जे तिला टास्कच येणार पुढचं, मग जमलच मम्मीच्या फोनवरती करणार आहे.
सृष्टीचं पण तसच झालंय, ते टेस्ट होती ब पहिला
कोणती?
अ आताच की, आपल्या ट्रान्स्क्रिप्शनचं वीस टेस्ट घेतात ना पहिला?
पहिला हा आपण टाकायचा असते, टायपिंग करून. होय. माझं पण सहा सात काहीतरी चुकलं होतं पण मी ते परत मला आलतत. करेक्ट करायला. मग मी परत केलं होतं ते करेक्शन.
माझं एक रिजेक्ट झालत.
एकच.
व्हयं.
माझं सात रिजेक्ट झालं होत. मग मी नाही. मला सात, आठ, दहा हिच सेकंडच आणि एकेक तर काय ऐकुचं येत नव्हतं असलं होतं ते ऑडिओ व्यवस्थित नव्हतं ऑडिओ.
सृष्टीच पण फेल झालयं तिला पण थोडं टास्क यिना.
भक्तिला पण इना झाल्यात टास्क पुढं.
आता ते फॉर्म त्यांनी परत दिल्यात ना ग्रुप वर.
होय. ज्यांना फोन अ फ्रेंडच पाहिजे हाय त्याच्या - - साठी हेना ते. म
म ते प्रोफाईल टास्क कंम्प्लीट केलोय. म त्याच्यावरन कर म्हणालोय ते करना झालय की
पण कॉल कोणाला लावणार ना. फोन अ फ्रेंडला एवढं. अर तुला पण लिमिट असणार.
होय. मैत्रिणीसनी लावायचं कि मी काय केलतो सांग. माझ्या मामाच्या फोन मध्ये घेतलो. भावाच्या फोन मध्ये घेत लो आणि बहिणि ला दिलतो लावून फोन.
हा हा हा
म आम्ही बोलाल तो असं केलंय.
खरं ते घेतलं असेल काय?
घेतले की ज्यांच्याकड कार्याच ऍप आहे प्रोफाईल टास्क कम्प्लीट आहे त्यांना केलं तर चालते
मम्मीच्या फोन मध्ये घेतो आमच्या
हम्म मग तेच की द्यायचं कुणाला तर बोलायला का बसत
आमची मम्मी काय बोलत नाही
बोलाय सांगायचं बोलायचं किंब येणेला
मारज बस स सॉरी कोण नाही घय मी कोण नाही बहीण मी एकटीचा आहे रिओला फोन द्यायला पाहिजे मग रिओये बसायला पाहिजे मिटी एकटी बोलूतच बसते त्या बाईशी
हाय दोघांकडन पण कॉन्वर्सेशन व्हाय पाहिजे
म आता रियओ कस कन्व्हर्सेशन करणार का
ह दिवसभर त्याच्या सोबत वेळ लगेच जात असेल ऐकताय काय ते तुमचं सगळं असं हॅलो
सगळं बोलल्याला समजत ऐकोतोय ते
हो आमच्या इथं पण एक होत काय खरं ते दुसरा च म्हणजे दुसऱ्यांच तर ते सगळं ऐकायचं बाई त्यांचं ते दुकानला वगरे जाऊ दुध ते आनायचं म्हणजे त्याच्या तोंडात पिशवीत देत होते तेनी
नाही नाही एवढं का ऐकत नाही आमच म्हजे खाली बस हे घे पाचला वगैरे सगळे
हा म्हणजे त्यांच्या तोंडात पेशवी दिलती त्यांनी सकाळी दूधच घेऊन जात होतीना ते फिक्स होती त्यांच दुकान मग त्यानी दूध देणार तर त्याच्या तोंडात देणार ते परत घरला घेऊन जायच एवढं शाहन होतं ते
एवढं शाहन नाही आहे सोडं आमचं म्हणजे ऐकतय म्हणजे आपली भाषा आहे ना सगळी समजत्या म्हणजे काय बोलतय त्याच्याबद्दल वाईट चांगलं काय बोलतय समजतय सगळं त्याला स जर एक टक अस कान वर करून बघत असते म्हणजे ऐकत असते माझ्याबद्दल काय बोलायला चांगलं बोलत असेल ना ते एवढं सेफ्टी हलवून खुश होऊन बघतोय हसतोय असं पूर्ण आ करून एकदम खुश असतोय त्याच्याबद्दल चांगलं बोलल की
मी वाईट बोलले की मग